हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हूं बोल!
हूं बोल काय म्हणताय चालू
काय करतीसा?
ह काय नाय! आधी श्री गेले बाब्याला भेटायला.
तो कुणाचा आवाज यायलाय?
त्यांचा!
एवढा मोठ्या
फोनवर बोलतात हे!
हूं हूं आधी श्री गेली.? आधी श्री किती वाजता गेली?
इथे सकाळी साडेपाच ला गेल्यात वाटतं.
हं मग ती झोपायलाच तिकडे गेलेली काय रात्री?
ह काल दुप काल सकाळी सोडलं ना तिला तिकड!
पिंकी कड.
हूं!
हूं हूं हूं!
काल आम्ही शेतात गेलो. म्हणून मग तिला तिथंच ठेवलं.
शेतात काय केलं काल?
भात काढलं.
कशासाठी?
घावायला.
मग किती झालं? लावलं.
नाही अजून फक्त काढलंय लावायचं बाकी आहे. अजून काढून पण पूर्ण नाही झालं. असं चार छोटे छोटे ते चार छोटे छोटे उपे काढ केलेत ना मग त्याच्यातलं ऐकातल काढलं. आणि अजून तीन बाकी आहेत.
या आठवड्यात होईल काय?
माणसं भेटली तर होईल नाही तर नाही.
आमचा पण विचार चालूय.
आणि शेतातली नंतर कामं झाली. ऊस बांधायला होतात. नंतर टोळी चालू होते.
सगळी काम चालू चालू झाली की, यायला भेटतं नाही ग.
हा ह.
कडीपत्ता दोन काड्या आण जा. हम्म...
हा मग तेच ती म्हणाली माणसं भेटली तर आज घेणार आहे. नाही तर मग जेवढे आहेत तेवढेच ते पावणे पावणे कोण येत
ती ती येतो बोली निशुची.
माहित नाय अजून काल तर तिला बोलली होती तर संध्याकाळी सांगतो म्हटली होती म्हणे.
हम्म.
अजून काय सांगितल नाही वाटते.
बोलवायचं. आले येतात राहिल राहत. आता काय ह नाही.
हा.
नंतर आणि
ते ओप लांबरला टाकलंय ना यांनी खालती टाकलंय एकदम आणि वरती त्या ते शेतात नेहायला पाहिजेत मग तेवढा चिकलात. न नह्यायचं कस म्हणून काल म ह्यांनी संदीपने ह्यांनी डोक लावल्यानी इथून जाऊन वरून फार्म हाऊसच्या इथून जाऊन बंगल्याच्या पाठण म दिल्याने. वरण खाली दिलं.
हम्म.
मग ते नेऊन ठेवलं नाही थोडं काल काढलं होतं तेवढ जागे जागे नेऊन ठेवलंय.
तो एक संदीप भेटलं असतं पण ते पण इकडं आलंय आता ते आज काय उद्या जाणार आहे वाटते.
हम्.
त्याची आई गेली ना पंढरपूरला.
हम्म दरवर्षी जाते ती पण.
हम्म. आठ दिवसासाठी जाते ती.
आठ दिवस.
हा आठ दिवस.
म्हणजे आठ दिवस तितंच राहते.
ह जातात की भरपूर गाड्या जातात. रूम असते की आमची खोली आहे की तिथे बैठकीची गाववाल्याची
हम
मुंबईला कशी आहे कणी तस तिथं पण आहे की भाडोत्री असत्यात तिथ
तुझां आवांज कंट होतोय बघं
भाडोत्री असतांत तिथं हे आहे गं रूंम असतंय भाडोत्री असतांत
हम्मं हम्मं मगं आंता खाली करतांत ती लोकं गेल्यावरं
हं हं
की लोकं गेल्यावरं खाली करतांत तिथूंनचं
हां ते लोकं शिफ्टिंग करतांत मगं तेवढंच दोन तीनं दिवसं म्हणजे आंठ दिवसं दहा दिवसं नाहीं तरं मगं तिथल्या तिथं ऍडजस्ट करूंन हे करतांत चालवत्यांत तसं
हम्मं
आणि नंतर मगं ती लोकं आल्यांवरती आणि परतं राहतांत ते लोकं भाड्यांने राहतांत ते
अंग हां लॅपटॉप आंता गं स्पीकर वरती गेलां आणि कसां
अं हे ऍपमध्येंचं आहे कायं
अं, गेलां आणि परतं गेलां आवांज.
हांय कि आवांज येतोय की
नाहीं येतो पणं आं आंता एकदां स्पीकर वरती आंला होतां आणि लगेच गेलं
हम्मं असूं दे तूं बोलं जेव्हां कंट होईल तेव्हां होईल
हां हां
मगं आंज किती वाजतां जाणारं तुम्हीं लोकं
कालंचं तिथे वस्तील हां म्हणतं होती सकाळीं उठूंन लवकरं करतां येईल म्हणूंन
हम्मं मगं कायं कामं नव्हतं तुमचं थांबलं असतं चाललं असतं की तुमचं
कामं नव्हतं कांल ते कोल्हापूर मंडळातूंन पिक्चरची तिकिट दिली होती फ्री मध्यें
हम्मं ते पिक्चर बघांयला गेलेले ते
आवांज तुझां कंट होतो बघं
हां बरोबर हांय आवांज
मलां कंट होतंय तुझं मगं ते हे केलं गेलो कितीचं सव्वा चार सव्वाच्यां चारलां कां चारलां तिथूंन निघालो अक्कांच्या इथूंन
हम्मं
सवा पांचचां पिक्चर होतां
कोणंता पिक्चरं
तो मराठी तुलां पाहतां
चांगला हांय
चांगला हांय म्हणजे हांय तसं
हम्मं
ते लिविंग मध्यें राहातांत त्यांच्यावरंती
हम्मं हं
हम्मं पुन्हां
हम्मं
आजी आजोबा झाल्यानंतर रात्री हे आजी आजोबा शेवटंला दिसतांत पन्नास वर्षांनी
हम्मं हम्मं कसं आहे होयं
हम्मं
हम् हम्
कोणच नव्हतं तसं बघायला गेलं तर कारण शनिवार पण होता आणि ते फ्रीचं फक्त ठेवलं होतं ना ते मग ते फ्री मध्ये कोणी कोणी बुकिंग केलं तेवढच गेलेले हा एक दहा बारा जणच आम्ही पाच आणि दुसरी पाच होती आणि पोर दोन
हम
असं कोण नव्हत हा दुसरी पण लागली होती मला पण घेऊन जावा म्हणून
हम
तिला त शेता फार्म हाऊसला येत नाही म्हंटली होती म्हणून मग पिंकीकडेच सोडलं होत ना आम्ही आलो नाही आलो तर लेट झाला तर म्हणून ती म्हणाली होती पिक पिक्चर ला जाणार तर मला पण घेऊन जावा मग म्हटलं पिक्चर च नक्की नव्हतं कारण तिकीट तेव्हापर्यंत आली नव्हती सकाळपर्यंत
हम हम
म्हणून मग हे केलं तिला नाही सांगितलं मग चार वाजता त्यान फोन केला मिळाले तिकीट आली या म्हणून
हम्म
मग आता तिच्याकड मोहमपामला कधी जाणार तिला घेणार कधी पाऊस तर केवढा होता
हम
पाऊस भरपूर होता बर मग
ह
गेलो ते ओलेच कपडे होते थंडी वाजत होती
पाऊस कमी नाही
नाही तसं उघडतो जातो परत येतो पाच मिनटं जातो तर पाच मिनिटांनी परत येतो दहा मिनिटांनी
फास्ट आहे का कसं आहे
पण जोरात येतो
फास्ट आहे का कस आहे हम्म हम्म हम्म
धो धो धो धो पडतो नुसता
तसा इथं नाही मग ऊनच आहे
नाही ऊन दुपारी थोडस येतय ऊन ऊन आलं तेवढं गेलं की आणि मग संध्याकाळी एवढा जो संध्याकाळी पण नाही तेवढंच दहा पंधरा मिनिटांनी बघ धो धो धो पडतोय एवढा धो पडतो की पाणी पाणी होतेय सगळी
नाही नाही मग तसं नाही हित
हित आहे
हित मग तसं नाही
रात्री मग म्हटलं वॉल पण बंद केला नाही तर काय माहित नाही म्हटलं आणि मग छोट्याला म्हटलं तुम्ही लोक जावा पुढे आम्ही बघून येतो म्हणून मग बघायला आलो म्हटलं ह्यांच्या छोटू बबली घरी गेली मग ती
ह ती पण गेलेली पिक्चर बघायला
हा तेच म्हटलं ना पाच तिकिट होती मग आम्ही तिघ आधवाईत मी आणि ती दोघं मग असं पाच जण गेलो होत.
हम्म.
आणि मग तुला म्हटलं तुम्ही लोक पुढे जावा. तो म्हणून. नंतर बघितलं तर म्हटलं पुढे कुठे लाईट नाही यांच्या गाडीच व्यवस्थित
हा
अमदार एक तर त्यांच्या इकडे लाईट नाही चार दिवस झाले.
हा हा.
हम्म मग. थांबलो म्हटलं तर देवाला बत्ती बिती पण लावायची सणावाराच अस.
हम्म.
काय जेवण काय बनवलं नाही का तु. उपवासच होता ना अद्वेदला तेवढंच आता जेवलो आम्ही.
काय?
हा
काय जेवलो.
डाळ भात बनवला खीर बनवली.
हम्म.
पापड तळलेले.
हम्म.
हम्म
मी पोळ्या करायचा पोळ्या करायचा मूड होता.
हम्म.
पण राहु दे म्हटलं?
पाच वाजता उठलो असतो होतो केल्या असता तर झाल्या असत्या. आणि म्हटलं तिकडं जायचंय केवढा बनवणार आणि होणार तु ये होहिला
मी पण मी पण तेच बबल्या येणार आहे ना मग ते बबल्या काय संध्याकाळी येणार लेट
हा.
आणि तसं पण ती लोकं तिथं पण पोळ्या खाऊच येत्यात.
हम्म.
मग त्याच्यामुळं मग आता बगुया आज जर आली? आणि परवा दिवशी जर पुंडलिक पावतो म्हटले नाही?
हम्म.
तर मग पुंलीिक पाहून झाल्यावर मग बुधवारी यायच प्लॅन चालू आहे?
तांदूळ घेऊन या.
हम्म आहेत आणि हे ज्वारी ते विचारायचं होतं विसरलो?
ज्वारी आहे पिंकीने दिलेली आहे दोन
केवढी केवढी
असल दोन चार किलो?
आमच्यायाकडे आहे दहा किलो असतात
कोणी दिले
रेशन ला भेटले
ज्वारी. नाय चांगली आहे का?
मस्त आहे छान एकदम.
किती किलो भेटते?
किती किलो आता पहिला टाइम दिल्यात मध्ये एकदा दिलेल्यानी आता दिल्यात पंधरा किलो. माणसे तीन तीन किलो प्रत्येक माणसांचे तीन तीन किलो पाच माणसांचे पंधरा.
तुम्हाला नको.
आ
तुम्हाला नको
आमची पण आहे की थोडीशी पाच किलो ठेवून घ्यायची आमचे हे शेतातले पण जराशी आहे
अक्काला फोन करा. हा
फोनवर हात तर ठेवून बोल.
हम्म हम्म ठेवलेला की.
नाय तरी पण आवाज आ.
हम्म ते तू ती मला फोन करते.
कोन?
अक्का.
असू दे उचलायचं नाही.
हां मग तेच येतोय हे चालू आहे तरी पण येतोय.
हा दिसतोय तो, दिसतोय पण उचलायचं नाही.
आवाज पण येतो बारीक.
हा येतोय दिसतोय पण उचलायचं नाही ग उचल उचललीस की मग हा वाला कट होणार.
असं म्हणल. मग बबलीने किती कॉल केले?
लाईटच नाही त्यांच्या तिथ तर.
काय मुलगी आहे. बाहेर कुठेतरी जाऊन हे करेल ना तर तुझ्या इथे येऊन तरी पूर्ण करेल की नाही कॉल.
परवा कामाला गेली होती.
असू दे की मग त्यातनं पण हे करायचं की.
मग तिथे कधी भेटणार कॉल नाही.
मग तुझ्या इथं यायचं तुझ्या इथं तुला सुद्धा तिथल्या तीथ साईड ला दुसरीकडे हेज्याल त्याला मार्केट ला जाऊन पण.